हा येतोय आवाज
हा येतोय माझा येतोय का
हा येतय
आ हा म आणि काय, काय करतासा अधिक महिन्यात
अ मग हेच असं पाहुणे आपले सगळे भाऊकीतले लोकांना बोलत तो जेवायला वगैरे सगळे एकत्र येतात तीस, चाळीस जण नाही का
एवढं मोठं तुमच्या इकडे असतय का
हो मग कसं आता ते जावयांच्या बरोबर परत आधीचे जावई म्हणजे आता आपले जावई त्यांच्या सासू सासऱ्यांचे असलेले जावई असे सगळ्यांन एकत्र बोलवाव लागत ना आणि त्याच्यात आमच्याकडे ते धोंडे करतात धोंडे असतात ते बनवतात ते पुरण घालून नई का
आमच्या इकडं एवढ्या मोठ्याना नसतय
जे बोलवलं तर मग कसं तीन वर्षातून हा महिना येतो अधिक महिना
होय, होय आमचे आमच्याकडे फक्त जावंय मुलगी एवढीच नाही तर असं बाकीची म्हणजे भाऊकी वगैरे कोण बोलवत नाही
ते आता कसं जे असं ओळख म्हणून किंवा हौस म्हणून नाही काय एक अधिक महिन्याच ते दान केलेलं चांगलं असतं ना असं दान करतात जास्त मग दान केलेलं चांगलं असतं म्हणून मग ते सगळ्यांना बोलवतात मग जावई म्हणा परत आपले आधीचे लेकी जावई अ भाऊबंद आपले सगळे आजूबाजूचे बाहेरचे कुणी ओळखीच असतील तरी नाही म्हटलं तरी तीस चाळीस जण होत आणि मग असा मोठा कार्यक्रम होत हो तो म्हणजे सगळ्यांना ते शक्य नाही होत ह
छान वाटत असेल तुम्हाला
हा आणि कसं आता वेगवेगळ्या आयडियाज मिळतात आपल्याला रिल्स बघून इन्स्टावररून वगैरे असं डेकोरेशनच करायचं परत प्रत्येकाच वेगवेगळ असा पाहुणचार जेवणाचे वेगवेगळे प्रकार म्हणजे पुरणपोळीत मेन असतच आमरस पुरणपोळी करतात आणि अ बा म बाकी ज्याला काही आवडत आहे आणखीन ते एखादा व हे करायचं पदार्थ वेगळां असतो आणि गोंड कांहींतरी एक स्वीट आणायचं मंग त्यांच्यामध्यें आनारसेे म्हणां बत्ताशे नाहीं कां जांवयाले ते मांन करायचं असतो आणि मंग असंच नवीन कपडे घेणं अं किंवा सोन्यां चांदी तरं एखांदी दागिना मुलीला तरं जोडवी करतांतच सगळीकडे ते आहे ते पद्धतं
पणं मंग जावयांला सुद्धां आवडीनुसांर कांहीतरी भेटंवस्तूं करांयची मंग ते जेवणं झाल्यानंतर तो एक मानपाणांचां असो सगळ्यांना मंग हे करूं नाहीं कां ओटी वगैरे भरणं आणि जातं पूर्ण दिवसंच निघूंन जातो तो कार्य कांरेकम असलां की त्यां दिवशी येणाऱ्यां सगळ्यां बायकांना साड्यां परंत जेंटस असेल तरं त्यांनां टोपी टोवेल किंवा जवळच्यां असतील त्यांना कपडे करतांत
तुमचं म्हणजे तुमचां पणं झालां असेल
हो आमच्यांकडे पणं केलं आहे नां
हां हां मंग तुम्हीं मम्मीलां सांगा
घेतलां नां आईला सांडी घेतली तिची ओटी भरली ते तिचं ते म्हणजे आंता जसं अं वेगवेगळं आता निघलंय थोडंसं म्हणजे पहिलं कसं नुसतं जोडवी करां वगैरें असं होतं होतं आंता म्हणजे त्यांमध्ये शृंगारांच सगळं सामांन वगैरें घेतलं जातं तिच्यां आंवडीला तिलां कायं पाहिजे तिलां
डी खरेदी केली जाते थोडंसं असं
हो आं
आपली आर्थिक जरं परिस्थिती चांगली असेल तरं आपणं थोडंसं आणखीन वेगळं करी करूं शकतो गोष्ट आपल्यां हं हं प
होयं होयं
आं तुमच्यांकडे कसं चालते हायं
आमच्यांकडे कसं एवढ्यां मोठ्यानं नाहीं तेवढं म्हणजे आपले घरं घरंचीच तेवढीचं नाहीं तरं बाकीची कोणां अशी भावके वगैरें म्हणजे जवळंचे असे कोणं जास्तं बोलवतं नाहीतं